हॅलो हा
आता आलं काय? मगाशी माझा काॅल वाया गेला
हो नाही हे करून ऍप चालू करून ठेवलेलो कि ओ
तेच खर रिंग लई उशर व्ह्यालत तर कोण उचलना मला वाटलं माझा कॉल तिकड गेलाच नाहीये
आ.. नाही आलेयत की आलत नंतर न आलं मी हिकड तुम्ही बोलालतासा ते हे झालं
होय वाया गेल एक मग म्हटलं असू दे आता होय माझे तीन गेल्यात आ होय असूदे आता नसण्यापेक्षा हाय ते म्हणायचं मग काय मला आता मी नंबर पाठवतो म्हटलेलासा तुमच्या लक्षात नसल बहूतेक म्हणून म्हट
का नाही वाटत मग ते लईजन आज करा- केलो हो ते लक्षात आलं नाही आणि तुम्ही पण गावाला गे
हा आता उद्या जरा पाठवा कारण माझा आज कॉल कायच व्हाय नाहीत आणि ते किती तारखेपर्यंत करायचय म्हणून सांगितले काय सांगितलं
तारीख आज काय आजच शेवट म्हणालतित मग आश्वर्या ताईसनी विचारायला पाहिजे
अगो बाई मग मला- मग मी आता तुम्हाला दोन- तीन वेळा आणि परत केले तर चालेल काय आजच?
चालतय-चालतय- चालतय की म्हणजे आता मम्मींच हे ह्याच्यावर कस एकच कॉलच राहिलय मग तुमच्याकडच हिकडच येतय का बघू या की
तुमच -तुमच्या ह्याच झालं एकशे आठ नंबर आहे तो शेवट
माझं झालं की तीस झाली माझे
तीस झाले खर मला- लावला तर- चालतय काय मी तुम्हासनी
मीच हा चालते चालते की तुम्ही मला लावत चालतय की
हा मग आता काय करतो तुम्हाला आणि ह्या दोन- दोन वेळा लावतो ह्याच्यावर न आणि तुमच्या- तुमच्या ह्याच्यावर दोन वेळा लावतो आणि वीस आहेत माझे सतरा दाखवाय लागलेत मग ते दोन -तीन आणि तुम्हाला लावून संपवतो तिकड आणि उद्या असला- अस दुसऱ्यांना लावतो नसल तर जाई ना तिकडं
होय हा
संपून टाकतो तुम्हाला त्या दुसऱ्या कॉल- नंबरावर लावू कारण आज वेळ मिळाय नाही दिवसभर आणि नंबर पण मिळाल्यात कुणाचे नंबर घ्यायचे
हा -होय
फोन अ फ्रेंडच्या टास्क मध्ये मला सो म्हणजे ऍड केला अस तर मला नंबर मिळाले असते वो
हा -हा- होय होय ते हेच्यात ॲड असं -होय ॲड असलं तर मग कसं हे करतात नाय
हा सगळे हायतच नाही नंबर ते न नंबर कुठे आहेत नंबरच
ह्म्म -ह्म्म ह्याच्यायावर बघूनच ॲड ॲड करून केलत सगळी आज तर लईच केल्यात सगळी सगळ्यासनी शेवट आहे शेव वट आणि सगळ्यांच झालं नाही अजून जास्त जनाचं
होय.. माझ तर आता का नाही मी केलेलं कॉल मध्ये पंधरा दाखवालयात बघा मग आता हे दोन झाल आता हे वाया गेला आणि आता असं हे मगाशी अ तिकड तुमी-तुम्ही लाव होय दिसतोय ते पण धरतेत बघा. मला तुम्ही लावलासा ना. पहिला कोन? मी आता लावला हा म तेच आता एक ह्यव वाया गेलेला एक आणि ह्यव एक आता हे दोन झाले.
दोन झालं, होय..
ते वाया गेल्याला ब धरतातस का?
धरत्यातच ते माझच सहा सात गेल्यात.
होय. एवढं कस काय केल्यात?
ते हे चालय ते सासूबासनी लावालतो आणि हेच झाल ते. बोललोय हे केलोय खरं काय झालं काय मी ते रेंज नव्हतं त्यावेळी जरा
हा -हा. आणि दुसऱ्यांचा मधीच फोन आला क नि लय अवघड होतय ते आणि कटकरायला लागतोय.
होय.. हम्म हम्
ते सासूबाईसनी सांगितलय. त्या दहा मिनिटात येतो म्हटल्यात मग तोपर्यंत म्हटलं एक कॉल होतो या त्या येईसतोपर्यंत. अ आवरून भांडी घासून येतील का नाही पटकर आणि मी आता दिवसभर आधीच गावासन येऊन कंटाळलेलो..
होय तिकडे येण्यायचं तुमच्या घरला येणारायत होय.
हा इथ येणार आहे त्यास- म्हणजे दोन घर सोडून तिसऱ्या घरात राहिलाय आणि आम्ही इकडाय.. पाठीमाग त्या येणार आहे -आता मी कंटाळून आलोय मग म्हंटलं मी लय आज कंटाळू गावासन आलोय आणि तरी पण आवरून जेवून पटदिशी यायच अस आता वॉकिंग करायल्यात त्या. आता वॉकिंग बिकिंग करून येणार अकरा -बारा वाजता काय. हं हे मेहंदी काढून जायचं ना वॉकिंगला. अवघड हूतय नव्ह. मग मी म्हंटलं आता त्या नाहीतर हे तर करून घेऊया हे तर काम हायचं म्हंटलं.
रिकामा ऑडिओ
कसं म्हणजे आता तुमचं काल आमचं बोलणं झालंय दहाला म्हणून चालते बाकीच्याना कसं दहाला लावून चालेल फोन?
हो -होय.
म्हणून म्हंटलं तुम्हाला लावू -लावूयात. तुला तेवढ तरी काम होइल बसल्या- बसल्या नाहीतर झोप-झोप झोपलं की झोप लागतन नाही मग उठ वाटत नाही परत म मेंदी काढायला.
ह कंटाळेत आणि उठायच.
होय आणि म्हणणार त्या मी सांगितलंय आणि झुक
हम्म झोप.
काढलं तर आहे का नाही नाही काढलं तरी आता तिकड. लग आच्या गल्लीत मग त्या मुलग्याच लग्न आहे मग तिकडे उद्या संध्याकाळी आणि पोळ्या कराय बोल मग आ उद्या पण मला झोप नाय नीट. तर परवा दिवशी हळद ते आणि बारा एक वाजतय. आणि त्याच्यानंतर लग्न. तीन दिवस झोपच नाही आता दुपारी बी नाही संध्याकाळी बी धड
हम्म हम् हं. काय तें?
आणि कं नाय. निवांत.
निवांत सगळे झोपले ते काय घरातन. हा हा. आमची पण झोपली दिवसभर झोपत नाही ना अस इकडं तिकडं हम्म आज गेलीच नाही शाळेला हे दुकान मी ते दुकानल आहे चाल कुठल्या कुठल्या हा तिने उचलेली.
हो मी म्हंटलं मी कुणाला चुकून लावला का काय कारण माझ्या फोन मध्ये एवढं नंबर भरल्यात काय बाबरे म्हटलं ते काय झालं म्हणजे आधी साधा कल लावायला लागतोय ना त्यामुळे कन्फ्युजन व्हाला सगळ नंबरांचा आणि नंबर सेव्ह तर कस
लवीन तला या उघड पडाले मी म्हटलं आत आता कुणाला लागलाय काय की म्हणजे त्या पुण्याच्या एक आहेत ना त्यांच मला स सकाळी फोन आलेला मग मी त्यां मी जेव बँकेत होतो तुम चालता तेव्हा मी गाडीवर होतो. मग म्हंटलं तुम्हाला सांगितले तुम्हाला माहि
लक्षसल माजा
हा मग तेच म्हटलं हना सांगितलं हना माहितीय त्या पुण्याच्या त त्यांना सांगाय नव्हत ना मग तेव्हा मी गाडीवर नव्ह तो बँकेत होतो फॉर्म भलतो मग त्यांचा फोन उचलला त्यांना सांगित ल मी गावाला आलोय. आज काय मला वेळ मिळत नाही म
मला पण त्यालावतो लावतो म्हटल्यात काय लाव नाही त्यांच लागलं नाही हे के नाही अस पुण्याच्याच होत्या कोणतरी.
होय. काय सवर्ण काय तर नाव आहे त्यांचं.
होय कायले जणांचं ढीग जणांची आले काय नाव म्हणायच.
हो कुणाचे पाय नक्षत्रातते व तला आणि ह्या गावच्या त्या त्या गावच्या कन्फ्युजन होते मी बीडवर बीडवरून आहेत. त्यांच्याशी एकदा बोललो नाशिक वरून हाय
होय आमचं माझं पण तसच बोलणं झालं सगळं हम्म.
तुम्ही एक ऐश्वर्याला लावणार होता नंबर आणि संपला असतील म्हतल त्याने वाया जाय नको कॉल
होय हो त्यांचं झालंय तवाच.
तिच झालंय तिला माहिती आहे झालंय म्हंटल्यावर तिला विचारायला पाहिजे
हो त्यानस लागतय सोडा त्यानी म्हटलं कि लागत त्यांनी म्हटलं आपलं झालं असल तर त्यांच घ्यायला काय हे होत.
लागते म्हणायची आणि ते पूर्ण झालं असल तर एकशे आठ एकशे ऐंशी ते काय किती सेकंद पूर्ण झाले असले तर दा वत नाही वो ते कॉल वेस्ट दाखवते ते कॉल वेस तू दाखवते म्हणून त्यापेक्षा नाही दाखवलेल बरं तिचं झाल म्हटवर तिला एवढा राग धरायच नाही.
होय होय आणि वेस्टच जाणार ते
होय ते कसं नवीन असणारच पाहिजेत.
पाय होय.
आमच्या दिदीचं पण झालं अहो आपल्या ह्याच्यातच त्यांना दिलेलं. आमच्या दीदी पहिल्यांदा ऐश्वर्या बरोबर बोलल्या हम्म आमच्या बहिणी पण माझ्या भरपूर झाल्यात. तिने लयं कोणा कोणाच्या ओळखी काढल्या नंतर न्या भन्या तझ ओळखी काढलीस मला लव पडल्यासारखं व्हालत. म्हणजे नवीन फोन लावायचं, कसं बोलायचं काय, कळत नाहीे.
होय मला पण तसंच
त्यातल्या लेडीजांचा नंबर हुडकाया पाहिजेत म्हणजे? जास्त लेडीजच आहेत खरं, तरी पण चुकून कोणाचं तर जेन्टस च आलं तर ह. जेन्टस कोणतं तर असलं तरी, आणि अवघड व्हायचं, आणि मी कोणाला फोन लावला माहिती हाय? करेक्ट ॲडमिनला. बाई म्हंटलं आता काय खऱ्याच नाही माझं. ऍडमिनला कोण फोन लावल? स्वप्नील सर हाईत. स्वप्नील सर हाईत. होय सरांनाच लावलाय मला काय माहित? ती नंबर घेतला आणि लावला आणि मग नंतर म्हटलं सॉरी म्हटलं आणि ठेवलो.
काय करायच?
काय नवच म्हटलं, आता त्यांना पण लक्षात आलं असेल त्यांचा नंबर आहे.
हा कॉलिंगच असथील असं वाटलं असल ओ. हम्. आणि काय?
आणि काय नाही निवांत.
होय झोपली बघा. किर किरत्या हे करत्या रडत्या. लई मंडपणा करतीया असं पाहिजे ते पाहिजे. होय हा निम्मित पाहिजे नुसते रडायला.
अहह
अभ्यास करा म्हणताना केली नाही बघा अभ्यास.
अभ्यास नको.
अह ह.
आमची बारकी मुलगी तशीच हाय.
हा ते झा आणि इकडे सगळे लाडच करत्यात कोण कोणाची भीतीच नाही तिला, म्हणताना लईच करतीया. प्या सगळी एक हा हा.